हो हो मला येते आवाज येते तुझा क्लिअर आहे.
हालं काय नाही असंच कॉल केला काय झालं माहितीय काय. आता बघ ना म्हणजे एक मुलगी आहे का शेजारी चौदा पंधरा वर्षाची. आणि तिजा आता शिक्षणाातच की ग वय आहे बरोबर ना.
बरोबर आहे चौदा पंधरा पण म्हणला लहान आहे ग मुलगी आता आ तर करियर. चालूच अजून पण चालू पण नाही झालं म्हजे शाळा शिकायचं वय आहे.
आणि शाळा शिकायचं राहिलं, शाळेला तर काय पाठवतच नाही सोड काय एक दोन वर्ष झालं. आणि तिचं आता लग्न करायला लागलात अगं आणि तो मुलगा तुला पटणार नाही तिचं वय चौदा पंधरा आणि त्याच वय आहे, चौतीस काय करायचं सांग होय.
ची तयार कसं झाले म्हणजे आता आधुनिक युगात हे तर काहीच नाही, आता हे आदिवायचा बालविवाह अजून पण कसं काय हे चालू आहे?
तेच तर ब की म्हणजे मला अक्षरशः डोळ्यात पाणी आल अग हे बघून की मुलगी तर बघितलीस तर एवढी देखणी दिसत्या आणि चौदा वर्षाची मुलगी तिला काय समजतंय सांग हे बाल विवाह परत ते सती जाणे हे त सगळ्या परंपरा कधी बंद होणार का अगोदरच्या
बककी
किती प्रमाणात वाढले बघ हे बालविवाहाच तर उदाहरण आम च्या शेजारीचा म्हणजे, अगोदरच्या काळात लहानपणी म्हणजे आपल्याला आपल्याला शिक्षणातला म्हणजे अ कोण म्हणजे शिकू पण देत नव्हतं त्यावेळी तू ऐकलीच सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी किती कष्ट केलं, म्हणजे बघ पहिला त्या शिकल्या म्हणजे त्यांना एका व्यक्तीने सपोर्ट केला सोड त्यानं ते म्हणजे हजबंड होते हे ते म्हणजे, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणजे असा त्यांना व्यवस् हातभार दिला पहिला त्यांनी स्वतः शिक शिकले त्या स्वतः त्यांच्यावर लोकं किती बघितलास टोमॅटो कच टोमॅटो पिकलेलं टोमॅटोचा मारा होय होय अगं
अगं त्यांनी तर आपल्याला शिकवलं त्यांनी तर दर्जा दिला हा बाबा त्यांनी किती विरोध समाजाचा सहन करून आपल्याला शिकवले कारण की आपल्या आपण पुढं जावं आपण काहीतरी करावं, आणि हे सगळ्या जुन्या परंपरा आहेत ग म्हणजे आ मला वाटत की आता एकविसाव्या शतकात आपण ज जगतोय नवीन डीजी युगात म्हण आता ये आय यायचं तर म्हणालाय बरोबर आहे असल्या एक जगात पण इतकी म्हणजे अजून जुन्यावृत्तीची लोक यांच विचार क्ष मता एवढी असलेली पण आपल्या समाजात आहेत लोक अजून हे ऐकूनच मला असं धक्का बसला.
तुला माहित आहे एक प्रकार आता आपण म्हणजे आपण ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळी वाचलेलो पण ते बघितलो नाही. म्हणजे मी बालविवाह देखील वाचलेलो काय आजपर्यंत कधी बघितलं नव्हतो, पण त्याचं उदाहरण मला आत्ता दिसलं मग तुला अजून एक सांगतो सतीज तर तू ऐकलीच असशील
होय आता ती रुढी परंपरा बंदच झाल्या ना त्या
हो ती तर बंद झाल्या पण त्या बघितलीच ना ती कस असतात म्हणजे एखादा एख
एक म्हणजे बोलायचंय तुझ्या बरोबर बघ ना त्यावेेळेस कस होत कि एखाद्याचा नवरा मेला तर त्या बायकोला त्या म्हणजे त्या स्त्रीला अ ते सती घालवत होतीत आता तिला किती आणि जिवंत जाळत होतीत जिवंत, णे का चेष्टा काय, आणि तिचा आवाज येऊ नये म्हणून आजूबाजूला ढोल वाजवायचे मग मला सांग, एखाद्या बै एखाद्या न म्हणजे माणसाचा एखाद्या पुरुषाची एखादी बायको वारली तर तो का जात नव्हता सती?
हा तेच तर माझा पॉइंट आहे. तेच तर मला तुला बोलायचं होत. कारण बघ ना एखाद्या अ एखाद्या स्त्रीचा जर नवरा वारला तर त्या तिची काय चुकं ती म्हणता का त्याला तु मर म्हणून आणि तिचं वय काय असते? तिला मग पुढे जगण्याचा अधिकार नाही आहे काय सांग बघू.
होय म्हणजे आपण का नाही तुला खरं सांगायचं आपला भारत देश हा पुरुष प्रधान आहे आणि त्यामुळे स्त्रियांना म्हणजे पूर्वीपासूनच दुयम दुय्यम दर्जा आहे. पुरुषांचा तर आता बघकी घर कुटुंबा कुटुंब प्रमुख कोण? आपले वडिल किंवा नवरा म्हण किंवा असं कोणतरी असते. पण पुरुषच असतोय ना?
होय बरोबर.
हा स्त्री असते काय त्या घरातली कुटुंब प्रमुख किंवा काय म पुरुष प्रधान नुसत आपल्या देशामध्ये पण हि आधी ना भरपूर होती. आताच्या काळामध्ये थोडीफार कमी झाला सोड आतामध्ये म्हणजे बघायला गेलीस तर त्या मनानं एक, पाच, दहा टक्के तु जसं म्हणलीस तिथं बालविवाह आहे किंवा काय तर आता त्या मना फार कमी झालय. आता देवदासी प्रथा म्हण त्या आता बोटा एवढ शिल्लक आहेत पण त्यांचं आयुष्य बघ ना ग काय पुढचं आता बाबासाहेबांनी आपल्याला सावित्रीबाई ज्योतिंनी फुलं म्हणजे शिकवलं. आणि बाबासाहेबांनी आपल्याला हक्क मिळवून दिले त्याच गुलामी सोडवलं हे सगळं झालं. पण आता आपण कुठे जातोय, आपण आता काय करतोय? हे बघायला पाहिजे ना मी यासाठी सोडवले आपल्याला एक चांगला दर्जा मिळावा जगण्याचा म्हणूनच केले ना हे सगळं. त्यांच्या आयुष्याच पूर्ण तिने आयुष्य त्यांच स्वतःच पणाला लावलं. आपल्यासाठी आणि आपण काय करतोय? अजून त्याच चिखला त्याच मातीत आपण अजून आडकलोय.
अगं होय तेच तर ना बघ ना होय आगं. तेच पूर्वीचे समाज सुधारक होते की नाही त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतलं आता बघ समाज सुधारक मध्ये सावित्रीबाई फुले आणि आंबेडकर आंबेडकरांचं तर खूप महत्त्व आहे सोड पण सावित्रीबाईंनी स्वतः किती मार् सहन केलाय. किती लोकांचे म्हणजे चेष्टा हे ते त्या काळात आगं त्या काळात शिक्षण घेणं खूप कठीण होतं. त्या ज्यावेळी शिकत होत्या. त्यावेळी लोकांनी त्यांना खूप असं म्हणजे वाईट बोललं हे ते पण तरी पण त्या जिद्दीने स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. आणि त्यानंतर पण देखील मुली शिकत नाही आहेत. आता म्हणजे बघ शहरामध्ये आहे म्हणजे मी म्हणतो शहरामध्ये शहराला मी काय वाईट म्हणत नाही नव्वद टक्के लोक ही शिक्षित सुशिक्षित आहेत मुलींना शिकवा हे ते त्यांचा आहे मुली शिकल्या प्रगती मुलगी शिकली प्रगती झाली आसं आहे. पण खेड्यांमध्ये आपण आता म्हणजे कधीतर गावी वगैरे गेलो तर आपण बगतोय ग ती चौदा पंधराची म्हणजे वर्षाची मुलगी जर झाली तर तिला शिकू देत नाही तिचा विवाह करायचा विचार करतात. तीते ह्या प्रथा आजून कुठं तर ह्या ज्या परंपरा आहेत. आजून कुटतरी म्हणजे छोट्या का म्हणजे एक दोन टक्के का होईना ति थं त्या राबवल्या जातातच म्हणजे त्या प्रथा बंद व्हाव्या परंपरा त्या बंद व्हाव्या अशी माझी खरंच इच्छा आहे. म्हणजे समाज सुधारक आपल्यासाठी एवढं त्यांनी केलं एवढं त्यांनी म्हणजे किती काय काय सहन केलं तर त्याच तुम्ही जाणीव ठेवा ना आता आपण काय लहान नाही ग आपण एकविसाव्या शतकात जगतोय.
हो हो हे महत्त्वाचं आहे ना आणि आपण कुठल्या गोष्टींना चिटकून बसले बघ आणि तुला सांगु का ही जी लोकं आहेत ना ही कमी शिकलेली कमी संकुचित विचारांचे जे मुलींना ओजं समजतात तुला माहिते का आता मध्ये मध्ये तर किती होतं मुलींच म्हणजे गर्भपात केला जायचा का तर मुलगी आहे. म्हणून मुलगी नको. वंशाचा दिवा पाहिजे होत त्यांना. असं करून करून, त्यांनी रेशो मुला मुलींच किती कमी केला आता मुलांना मुली मिळत नाहीत लग्नासाठी. संतुलित पाहिजे ना जे काय असेल ते आता एक हजार मुलांच्या माग किती आठशे, नऊशे, सातशे अशा मुली असायच्या. आता त्या मानान सरकारनं त्या त्या गोष्टींवर बंदी घालून. ती जागृतपणा बेटी बचाओ, बेटी पडाओ हे जे काय योजना चालू केल्यात, त्याच्यामुळे थोडाफार सुधारणा आलाय आणि आता कुठल्या क्षेत्रात मुली नाही सांग? प्रत्येक क्षेत्रात मुली आहेत. आणि मुलींना संधी देऊन त्यांच्या शिक्षणाच फ्री शिक्षण करून म्हण किंवा असं वेगवेगळ्या योजना आणून. त्यांना पुढं ढकलायचा प्रयत्न केला मुलींना. आणि कितीतरी सुकन्या योजना चालू आहेत किंवा मुलीच्या लग्ना लग्नासाठी योजना चालू आहेत. म्हणजे हातभार यांना म्हणजे त्रास नको मुलींना काय समजायचं कि ओझं आहे. दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. आपल्याला काय मिळणार आहे. पण त्याच मुली आज हे पायलट पण उडवू शकतात. आणि घरातली आपली चपाती, भाकरी ती पण बनवू शकतात. म्हणजे मुली आज पण कमावू पण शकतात आणि बनवू पण शकतात.
हा बरोबर. म्हणजे चूल आणि मूल असं जे म्हणत होते ना, प्रत्येक जण पुरुष चूल आणि मूल पण चूल आणि मूल सोडून. एक एखादी स्त्री ड्रायव्हर तू आता बघत्यास ड्रायव्हर देखील मुली झाल्यात आता. हा पायलेट देखील
क‌सलं प्राऊड फील होते. माहितीय, काय मुली चालवाल्यात गाडी अस जे बस बस पासून म्हणं कीवा साय कल पासून म्हन ते विमानापर्यंत मुली आहेत सगळीकडं.
आजकाल मुली प्रत्येक क्षेत्रात आहेत त्याचं म्हणजे जाणी आणि अनेक परंपरा तु ऐकली असशील. हुंडा घेण्याची परंपरा आहे माहिती
हा हा होय होय. पण महत्वाचे आणि आता तुला मला एक बोलायचं होत. हा विषय निघलाय. आधी हुंडा म्हणजे डायरेक्टली मागितला जायचा काय. बरोबर आहे. म्हणून अस खरं म्हणजे तुम्ही आम्ही मुलीला हे द्या गाडी द्या हे एवढं सोनं घाला. ते घाला. आधी डायरेक्टली बोलायचे पण आता काय झाले आता सगळ्या गोष्टींवर बंदी आल्यात तरी इनडायरेक्टली मागतातच ना. आता सोशल मीडियावर तर बघतेसस तू. अ आता मध्येच काहीतरी धोंडा जेवण काय अधिक मासच आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं. अन् जावयाला गिफ्ट चोने चांदीचे सिक्के कपडे लत्ता काय काही मग हा हुंडा नाहीय का गं?
हुंडा आहेच ग तर, ही प्रथा म्हणजे आपण म्हणत होतो की बंद झाला बंद झाल्या ही परंपरा पण कणी परंपरा ही इनडायरेक्टली बंद झाल्या. मग डायरेक्टली बंद झाल्या. सॉरी पण इनडायरेक्टली ही परंपरा-
मुलीचा जीव हुंडाबळीमुळे जातोय. किती तरी मुलींचा आणि काल आईवडील म्हणजे पालक काय करतात माहिती का मुलींचे? मुलींना मटेरिलिस्टिक बग मटेरीलिस्टिक म्हणजे काय कि बाबा ह्याच्या घरात ईतका पैसा आहे. इतकं घर आहे. इतकं गाडी आहे. गाड्या आहेत एवढ्या, घर एवढं चांगलं आहे. पैसा आहे. हे बघून ना त्यांनी म्हणजे तो मुलगा बघत नाहीत की मुलगा कसा आहे. आणि त्याच्यामुळे ते फसले जातात आणि त म्हणजे आता तसं बोलायला नको सोड एखाद्याला की म्हणजे सांगता येत नाही ग. माणसाची वृत्ती कशी आहे हाऊ पण लागलेली असते हा मुली आता गरीब जरी मुलीचा बाप असला तरी, त्याच्याकडून किती वडून घ्यायचं किती हे करायचं. हे पण बघायला पाहिजे ना. तर आणच आणच मग ती बिचारी काय करणार स असं पण होतय ना. आणि याच्यावर मला असं वाट ते हच्यावर सगळ्यात बेस्ट उपाय काय असेल माझं वैयक्तिक मत आहे सगळ्या मुलींनी आत्मनिर्भर बनलं पाहिजे. याच्यावर एकच उपाय आहे हा
होय बरोबर आहे मुलींनी नाही स्वतः शिकायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं कोणाच्या म्हणजे कोण असं म्हणायला नको की मुलगी बोज आहे हे आहे माझ हे आहे ते म्हणजे स्वतः आत्मनिर्भर होऊ दे म्हणजे त्यामुळ
पसरायची गरज नाही लागत आणि कुणाचं सगळं आत्मसन्मान मान सन्मान स सगळं भेटते आणि स्वतःच स्वतः कमवू शकत अस मेन म्हणजे कुणावर त डिपेंडच राहायला नको कि बाबा नवऱ्यावर म्हण किंवा भावावर किंवा वडिलांवर कुणावरच डिपेंड राहायला नको. असं स्वतःची स्वतः बनायला पाहिजेल आहे
बरोबर आहे मुलगी म्हणजे मी शेवटी हेच सांगेन बघ की मुलगीन आत्मनिर्भर हे बनलंच पाहिजे.
हा हा
चालेल ठेऊ का मग?
हा चालेल ठेव बाय